हो.
काय करताय.
काय नाही बघा बसलोय.
हम्म बरंय का.
होय हाय कि तुमचं?
आमचं पण हाय बरं आहे जेवण पाणी ते
होय झालं की तुमचं झालं की नाही जेवण वगैरे?
झालं बघा तयार करून झाला आता फक्त जेवायचं.
हा हा हा हा बरं बर बाकी काय म्हणताय?
बाकी काय नाही निवांतय आहे बघा तुमचं?
आमचाय निवांत चालू आता.
हम्म तेच म्हणलं लय दिवस झाला कॉल केला नाही.
हा हा होय बर केला आ होन आली बरं वाटलं.
होय.
आणि काय मग कोणकण असतय घरी तुमच्या?
घरी असतेत सगळे हे मी बारकी दोन मुलं.
होय!
हायती आता दोन छोटा मोठा आहे तो शाळेला जातोय.
हा!
आणि बारकी आहे ती असते ती आता चार महिन्याची आहे.
चार महिनेची आहे होय? हम्म आणि काय मग?
निमानत, तुमचं काय म्हणत कॉलेज वगैरे?
आमचं कॉलेज झालं बघा आता.
हा हा हा हा हा हा हा! भारी आहे की.
किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला?
लग्ना ला सहा वर्ष झाली की.
सहा वर्ष झालंय होत हम!
आता सत्व लागल.
हा हा हा! आणि काय मग?
आणि काय नाही निवांत चालू आहे. ची काम घरातला आवरायचं.
हम्म!
हम्म!
मग कुठे फिरायला गेला होता की नाही?
फिरायला आता परवा दिवशी जायचं संडेला.
हा हा हा!
संडेला टाइम असतो मग तेव्हा जायचं.
हम्म!
हम्, मुलांना पण वेळ असतो मग ते वापरायला पण टाइम काढायचान जायचं.
हम्म चालतय की.
हम्म!
आणि काय बाकी मग?
बाकी काय नाही तुमच्याकडच, कधी यताय तुम्ही इकडं?
बघूया आता भेटायचं हाय बघुया आता कधी टाइम भेटतोय तेव्हा यायचं.
हा हा या आता बारक बाळ पण वाट बघतय.
हो येतो की लय दिवस झाला याला नाही यायचं हाय बघू आता कधी यायला भेटय तव यायचं.
हा हा हा हा आता आमचं पण यायचं चाललंय तिकडं.
होय
हम्म दगायचं कधी होतं यायचं.
हम्म चालतय सांगा कि मग आल्यावरती भेटतोय आपण
हो हो चालेल की आल्यावर तिकड भेटूया बाहेर जाऊया जरा निवंत हम. बाकी तुमच्या घरी कोण कोण आहे.
आमच्या घरी मी माझा भाऊ मम्मी पप्पा.
हा ह ह ह ह बाकी सगळ्यांची तब्येत आहे बरी.
होय हाय की.
ह ह ह बघा त्यांना पण. घेऊन या वारी चालू होणार आहे आता.
आा.
वारी चालू होणार आहे या त्यांना पण घेऊन.
होय होय यायचं यायचं.
हम्म. हम्म.
हम्म.
तेवढं सळीकडे फिरायचं आता. हो.
आणि काय मग.
आणि काही नाही निवांत तीन मिनटं झाली.
बोलायचं नाही ग असं. ह.
ह. बाकी काय म्हणता नवीन काय आता.
नवीन नवीन काय नाही अजून बघायच कॉलेजच ते कॉलेजच ते चालू. चालु हाय आता बघा काय काय होतं पुढे शिकायचं काय नाही शिकायचं ते.
हा हा हा हा हा चालतंय की. नको. बाकी विशेष काय म्हणता.
विशेष काय नाही.
आ जेवण.
जेवण करायचं नंतर.
ह हा ह. आमचं पण हाय बाळ खेळत बसले.
हम्म हम् हम्.
ह. बाकी गावात वगैरे गेला का नाही.
गावात अजून नाही जायला जायचंय.
हा हा हा हा गावात जाऊन जरा बरं वाटत वातावरणात बाहेर.
हम्म चालतय की.
हम्.
हा हा हा. आणि काय मग नवीन.
नवीन काय नाही आमचं पण हाय चालू रोचच आता येथील. बाळी लता हम्म.
किती वाजता येतोय तो.
तो आता दोन वाजता. हम्म दोन वाजता येतो मग पहिला बाळाला विचारणार मग बसणार अभ्यास घ्यायचा.
होय.
मग दिवस त्याच्यातच जातोय.
हम्म हम् हम्.
हम्म हे पण गेलंत ऑफिस ला आज. बाहेर गेल्यात बाहेर गावी. हम नाही येतील बघायचं किती वाजता येत्यात.
हम्म हम् हम्.
हम्म.
हम्म.
बाकी बारकीचं जेवण तेन करायचं आता.
हा.
हम्म हम्म. न नंतर तहीला झोपवायचं त्याला बघायचं.
होय लोड पडत असेल तुम्हाला.
हम्म मग काय तर.
काय करायचं आता ऑप्शन नाही लहान आहेत.
हम हम होयच कि मग काय तर बारके आहेत त्यांच बगत बघतच करायचं सगळं.
होय तुमचं केवढं झालंय शिक्षण
माझ अकरावी झालं बारावी करायचं होतं मग ह्या मुलांमध्ये झायलं. तर बघायचं पुढे जाऊन हो झालं तर.
होय चालतय की.
हम्म. बाकी तुम्ही काय म्हणता मग
आम्ही पण निवांताय बघा आता.
हं हं ह हम.
हम्म.
त घरी म्हणल्यावर आता नवीन बरं वाटत असेल तर घरात टाइम
होय जरा आता काय आधी सारखं वाटते आता काय एवढं वेगळं वाटत नाही बरं वाट
होय की मग. जरा यातन पण बाहेर पडल बरं वाटते नाही.
हा हा हा.
हम्म आमचं पण चालय त्यात नसतं टाईम कडून जरा फिरायचं इकडं तिकडं कारण कसं एातच एकातच राहते. घुस्मट लागत होतेय हम् बाहेर पडायच जरा. तुही गेला नाही
होय की जरा फिरल्यावर तेवढंच बर
बरं वाटतय होय.
अ हम.
बघायचं आता कसं कसं काय काय ठर स हो आम्ही पण यायचच चाललंय कधी एकदा येतय असं झालंय. बाहेर पडतोय कधी.
हम्म.
क असशा
रडाले काय बाळ.
हम्म नाही ती झोपेला आल्या नाही. हम्म झोपीला आल्यावर तसच चालू असते तिचं हळू हळू आता हसते बोलते आपण हसायला लागल की आपल्याला बघून हसते आणि हम्म अजून एका अंगवर व्हायचीय आता कधी तिचं मुमेंट चालू होत्यात बघायचं. हूं नाय डॉक्टरांकडे पण परवा दिवशी नेऊन आ आणलं आणि हिज वेट परत औषध पण आणायची होती.
हम्म हम्म हम्म -
सगळं घेऊन आलो.
आ चालतय की हूं आणि काय बाकीचा न बरा
हो बाकी सगळ निवांत चालूय बघा.
हां
हम्म बघायचं तिकड पण घराच रिनोवेशन चालू आहे न त्यांचं पण सगळं तिकडचं पण घराचं रिंन्युव्हेशन चालू आहे नी
हम्म हम्म हम्म
हम्म त्यांचं कुठपर्यंत येत बघायचं पुढच्या महिन्यात वास्तूक म्हणत्यात. बघयचं मग
हा हा हा असं आहे होय.
हम्म
चांगला आहे क म
होय. बाकी काय म्हणता तुम्ही
बाकी अजून काय नाय बघा
हम्म हम्म हं
तुमचं पार्लरच कुठंपर्यंत आलं
पार्लर चं झालं निम्यापर्यंत ते त्यात न ब्युटी पार्लर मध्ये पण त मेकअप पर्यंतच राहिलय मेकअपच तेवढं बेस्ट राहिलंय बाकीचं सगळं झालंय.
हा हा हा
मेकअपच एकदा शिकलं की झालं बाकीचे तर सगळ येतय जेवढं बेसिकल होत ते सगळं येतय म आता प्रोफेशनल मेकअप शिकायचं. अम्म अ
ते कधी करणार मग आता पूर्ण
पूर्ण आता ह्या मॅडमांना जरा सहा महिने होऊन जाऊ देत मग त्यांना घेऊन जायचं घर तिथ जवळच आहे पार्लर म तिथं जाऊन म करायचं.
चालतय की
हिला घ्यायचं हीला जरी खाली सोडलं बाकीच्या असत्यात लक्ष देतात. म त्यात आपण बाकीचं हाय तेवढं शिकून घ्यायचं. थोडा टाईम लागल तर घ्यायचा.
हा चालतय की
हम्म घराजवळच पडतय नी
हा हा हा चालतय त चालतं
हा बाकी तुमचं पुढं काय करायचं आता
आमच बघा अजून अजून तरी काय प्लॅनिंग नाहीये बघूया आता काय करायचं ते
हो चालतय की हम् काे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
हॅलो.
के.
हॅलो.
ह.
हा.